हॅलो.
हॅलो हा हॅलो. हा बोला मॅडम.
हा. माझा आवाज येतो का तुम्हाला?
हो हो हो.
हा अ आपण आपल्याला एक टास्क भेटला लाय आपण तो कंपलीट करू तर आपण दैनंदिन जीवना बदद्ल दल बोलू चालेल का तुम्हाला?
बरं आता तुमच्या मते मॅडम दैनंदिन जीवन म्हणजे काय?
दैनंदिन जीवन म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवातच दिवसभराच कामाची. त्याला
बरोबर सकाळपासून रात्रीपर्यंत आपण जे काम करतो सर्व सर्व ज्या कृत्या आपण करतो आपल्या रोजच्या सवयी आपल्या आपण ज्या रोज पार पाडतो त्या जबाबदाऱ्या कर्तव्य हे आपल्या पूर्ण दैनंदिन जीवनामध्ये येते बरोबर.
हो.
ह हा म्हणजे पूर्ण आपल्या दिव सकाळपासून ते रात्रीपर्यंतच जे आपण काही रुटीन आपल असतो तो सगळा रुटीन या बदे येतो. मंग मला बघ मला तुम्ही सांगा की तुमच्या म दैनंदिन जीवन एक कस पाहिजे म्हणजे कस असाव?
माझ्यामुळे दैनंदिन जीवन हे अं एकदम माझ अ आपला असं अं वेळेप वेळेनुसार असावं.
वेळेनुसार टाइमानुसार म्हणजे आप सकाळी लवकर उठणे वेळेतच आपण नाश्ता करणे. त्याच वेळेमध्ये जेवण करने यापासून आपण सुरुवात केली पाहिजे. दैनंदिन जीवनाची प्रथम आपण उठून अ योगा व म्हणजे टाइम टू टाइम अस.
हम् बरोबर म्हणजे कसं कि नियमित नियमित पाहिजे शिस्तबद्ध पाहिजे. बरोबर हा रेग्युलर पाहिजे रोज एक तर एक केेल म्हणजे तेच करायला पाहिजे म्हणजे माणसाला कस शारीरिक मानसिक ठिकाणी आणि सामाजिकदृष्ट्या निरोगी ठेवणार जे असते दैनंदिन जीवन तस आप पाहिजे मग त्याच्यासाठी आपल्याला काय कराव लागेल सकाळी उठल्यावरती सगळ्यात आधी आ आपल्याला देवाला नमस्कार वगैरे आपण करतो सूर्य नमस्कार करायचे किंवा आपण काय- वेगळेवेगळे- व्यायाम असतात व्यायाम तर समजा आपल्या बॉडी साठी पूर्ण शरीरासाठी असतात- तसेच मानसिक पण केले पाहिजे जसं मेडिटेशन योगा- ध्यानवररती बस आधीचे लोक बघ क- ध्यान वरती वगैरे बसायचे तर तस पण आपण आपल्या अंगी करायला पाहिजे अश चांगल्या चांगल्या गोष्टी वेळेवर नियोजन ते करतात आल पाहिजे बर चांगलं राह चांगलं राहणं म्हणजे त्याच्यात काय की स्वच्छता बाळगली- पाहिजे आपण आपली स्वतःची आपल्या घरच्यांची आपल्या जवळच्याची- जेणेकरून त्यांची हे म्हणजे- जे असं हे म्हणजे हे असते आरोग्य त्यांचं- चांगल राहीन त्याच्यासाठी- म्हणजे आपण रोज त्याच्यासाठी काय कराय लागेल की दिवस भरा तर आपलं खानापिना- ण व्यवस्थित पाहिजे अस जास्त बाहेरचं का नको घर पाहिजे परत म्हणजे सगळंच ज्याच्याने आपल्याला तिने भेटता जीवनसत्व भेटता आपण ते सगळं अ खाल्लं पाहिजे त्या्च्यामुळे काय होईल की कामाची आपली कार्यक्षमता वाढीन आपण चांगलं काम दिवसभर करू शकू आणि परत आपला मानसिक ताण आता खूप जास्ती हे झालेलं आहे खूप जास्त काम वाटलेलं असतात ऑफिसमध्ये जे लोक जातात त्या घरगुती पण भरपूर काम वाढलेलं असत मग त्यांच मानसिक मानसिकदृष्ट्या जे- जो ताण असतो तो थोडाफार वाढलेला असतो त्याच्यामुळे सकाळी मेडिटेशन करण योगा करणं हे खूप फायदेशीर ठरू शकते मण आणि काय होते त्याच्यामुळे जीवनाला शिस्त लागते परत आपला आत्मविश्वास वाढतो काही पण करायमध्ये सही कहा आपण म्हणजे मागे नाही हटणार असं मला असं वाटते की आपले दैनंदिन जीवन जर चांगलं तर आपण काही पण व्यवस्थित सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो शिस्त लावू शकतो तो स्वतःला आपल्या आपल्या घरच्यांना मुलांना लहान म्हणजे कस असत ना जे आपण आपण वागतो समजा जे पेरेंट लोक वागतात जे पालक लोक वागतात तसच लहान मुलं पण अ वागतात त्यांचं बघूनच ते करतात म्हणून काय केलं पाहिजे कि आपल्या पालकांनीच अ सकाळी लवकर उठलं पाहिजे स्वच्छ स्वच्छता ठेवायला पाहिजे व्यायाम कराय पाहिजे योगासने केले पाहिजे पौष्टिक नाष्टा केला पाहिजे परत वेळेवर सगळे काम केले पाहिजे